हॅलो.
दिसल का आता त प्र पेंग आली का?
रेंगण्यात ते फक्त मी हे केलं होत हा रिंग आली पाहिजे रिंग नाही ना येत रिंग का बर येत नाही का? आह
रिंगचं विचा विचारावं लागण माझ्या ह्यला कशी येते रिंग येतच नाई तुमच्या ह्यला हम्म. व विचारते ना.
हा. अ होय काय?
नाही बाटलीचं झाकण
झाकण तिथच होत ना
रिंग लागली पाहिजेल रिंग
अं बघते ना रिंगचही बघते. नाही नाही नाही म्हनली ती.
हा.
हम्म.
चाले ते
हम्म चालल
हा.
बाटलीच झाकण पाहिलं का माझ्या
इथंच असलं.
नाही ना तिथे नाही ना दिसत आहे.
तीतच खाली बिली पडेल असल.
तेच शोधून राहिले कुठं ठेवलं तेच लक्षात येत नाही.
हा तितच नीट पाईच
सापडलं का?
नाही ना
सापडलं पा असलं तिथंच आता खेळ झाला हां.
बाटलीच झाकण कुठे ठेवले ना?
असलं तिथं